हो हो. दम चांग जा बसलं नाही जेवायला तुमच अजून. जेवणाचं
नाही ना! आता बसतील ना!
अच् ह आपण आता काय बोलूया टीव् टाईम टीव्ही टी व्ही किती पत्त काय असं. बघतोत ना आम्ही, सर्व बघतात,
बरं काय बघता, टीव्ही वर किती वेळ बघता.
सांगायला गेलं तर सहा वाजेपासून सिरियल चालू होतात म्हणजे दिवसा जास्त नाही. नाही नाही नाही संध्याकाळी संध्याकाळी सकाळपासून नाही हो एवढं. टाईम आहे का सकाळपासून.
हा ओके बोला बघ.
सायंकाळी आपले काही सिरियल चालू होतात ना आता आम्ही कलर्स वगैरे व छटे सिरयल बघतो. ते सहापासन चालू झाले कि मग मध्ये एक दोन सिरियल ते नाही आवडत तर ते नाही बघत म त्या त्या टायमामध्ये स्वयपाक वगैरे करायच आणि मग पुन्हा मग, सिरियल चालयचं दहा वाजेपर्यंत चालतात ते सिरियल आमचे.
सिरीयल बघता म्हणजे कुठला आवडतो तुम्हाला, तो सिरीयल काय आहे काय सिरीयल बघता. काय शिकता तुम्ही कुठला बघता जास्त सिरियल.
असं जास्त नाही, आपण कसं बघायला सुरुवात केली एकदा तर ते असं पुढे काय होईल पोढ काय होईल त्याची उत्सुक असते ना त्याच्या तर ऍक्च्युली काही नसते. त्याच्यात अस ड्रामा असतो, काही पण म्हणजे काही ठिकाणी आता फॅमिली ड्रामा तर नाहीे फॅमिली ड्रामा नाही म्हणता येणार पण काही आहेत काही सि जरा चांगले आहेत.
नाव सांगा काय असेल ना एकतर नाव. बाबा मला हा खूप आवडतो, तर त्या सिरियल मध्ये अस अस चालू आहे कुठला सिरियल आहे असा मला खूप आवडतो तो बघायला ते हिरो हिरोईन खूप आवडतात.
हा नाही तशी मला असे कुठले नाही आवडत पण मी बघते नुसतं बघायचं म्हणून बघते आता दुसरं काय करणार तर बघायचं. डॉक्टर आरंभी वगैरे ते आहेत ना ते सिरियल अ त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यानंतर महादेव अ सनस त्या तो त्यांचा फॅमिली ड्रामा आहे तोपण थोड ते जरा ते एवढ खास नाही मंगलक्ष्मी एक सिरियल येते कसं ते जासूस थोडीशी जासूस आणि त्याच्यावर येत ते बर य त ती ती बघते
अच्छा अच्छा
त्याच्यानंतर हे असत काय म्हणत आपलं आणखी कुठली सिरियल आहे ती मन्नत मन्नतची सिरियल एक तर ती पण अशी हा म्हण्णत मन्नत म्हणून असे हा म्ह जे ती लहान मुलगी असते तिला सोडून देत तिची आईच असते ती म्हणजे ती काय म्हणतात ना लग्नाच्या याच्यात अगोदर झालेली असते तिला तर ती सोडून देते तिला अशी टाकून जाते पावसामध्ये मग तिची बहीण असते ते ती जी बाई असते जी टाकून देते ना तिचीच बहीण असते तर तिलाच भेटते ती तर ती मग त्या हा तेव्हा तिला घरी घेऊन जाते आणि मग तिला वाढवते तिचं पालन पोषण करते तर ग तिचं नाव तिच ठेवते मन्नत आहे बुवा ही माझी बिनमा माझी मन्नत अस मग तिची पुढे अस चालू आहे ड्रामा एक एक किती मोठी होते मग ते असे असं आहे बरंस त्याच्यात असं काय एवढं काही खूप पण असं हे नाहीये पण मग ते कस आपण पहिलीपासून बघायला लागलो ना मग पुढे काय होईल पुढे काय होईल पुढे काय होईल अशी उत्सुकता असते ना
कि बापरे काय चालू आहे ना काय चालू नाहीये
तेच ना मग ते असे उत्सुकते कुठे बघतो माणूस
अच्छा म्हणजे तुम्ही सिरियल बघता
ह बघते सिरियल बघते बातम्या वगैरे बघते मग काय दुस हा मग दुसरं काही काम नसतं बघायचं दुसरं काय असतं आपल्याकडे
नाही बघाव माणसानी सिरियल बघावं मन रमण्यासाठी बघावं म ज्या व घरी असते त्यावेळेस मी खूप काय काय बघते दिवसभर टीवही बघ ओके
नाही एवढं दिवसभर नाही बघत मी आणि मला जर अस वाटलं ना बघायचं तर मग मी साऊथ साऊथकडच्या मुव्हीज असतात ना त्या बघते
मग मी पण त्याच बघतेय मग मी काय करते म ते ती साऊथची मूवी लागली ना एकदा ओटीटी वर तर मग त्याला तीन चार तास आरामात जातात बरोबर
थोडा आवाज आवाज आहे ना बॅकग्राउंड साऊंड थोडा
ना आवाज नाही येत य येतो येत तुम्हाला आता नाही येत ना?
हा नाही नाही. नाही मग ते साऊथकडच्या मूवी बघितल्या ना? तर ते साऊथकडच्या मुवि, त्यांच्यामध्ये त अस म्हणजे ऍक्शन वगैरे असत आणि छान असतात असं काही बघ सारखे असतात. तात आपल्या नाही तर काय आपल्या इकडच्या मुूवी तर मला आवडतच नाही-
मी पण बघते, मी पण बघते साऊथकडच्या मुूवी आहे ना मी पण खूप बघते. साऊच्या मूवी साउथचे आता लागलेलं सिरीज.
हम सिरीज वगैरे नाही पण मग मूवी बघतात नाही साऊथचे,
त्या नाही मी सिरीज वगैरे सगळ बघते साऊथच आणि मला बघायला खूप आवडत ते.
हा ते छान असतात ते साऊथचे म्हणजे त्यांच्यामध्ये कशी ते स्टोरी पण असं. काहीतरी म्हणजे असं ओरिजिनल वाटतं ते काहीतरी हे आपलं म्हणजे इतक डुप्लिकेट आहे- हा
तर काय लागले स्टोरी झाली कुठन ना सुरू ना संपली कुठन ना काही समजत नाही
अ तेच! आणि येऊन जाऊन एकाच टॉपिक वर असतं, ते लव्ह मॅरेज आणि तेच
हा म्हणून मी आपल्या म मला सगळे बोलतात चल आपण मूवी् बघायला जाऊ म्ह. मला मूवी बघयला थिएटरला नाही आवडत कारण ना घरी बसून ते पालवायची सवय झाले,
ह ह नाही आम्ही जातो पण कुठली आता आम्ही आता रिसेंटली आलेला देळबंधन वगैरे दोन तो बघितला त्याच्यानंतर अ मागे आलेले ना ते, शिवाजी महाराजांच राजे शिवाजी ते बघितलं होता हा असे काही अस, तानाजी रायिंग तो बघितला होता तानाजीच असे काही काही येतच ना- मवी चांगले ते जातो बघायला थिएटरला पण म याच्या मॉलमध्ये वगैरे याच्या. पिवीर ला पण मग हे बाकीचे बाकीचे मूवी् नाही एवढे असे सगळ्याचे तर ते नाही आता मागे! ला ना मराठी मूवी त अ, ह जाऊ नाही तो नाही का बा बायकांचा काय होता. त पण आता बाई पण, पण भारी देवा तो बघायला आम्ही सर्व बहिणी बहिणी गेलेलोतो. तो छान होता तो पण मूवी मस्त होता एकदम.
त्यावे आच्या घरातल्या लोकांची तिकीट बुक करते मी आणि कारण मी ऑफिस म होते. तर मी म्हटलं ओके तुम्ही बघा म्हटलं मूवी् मी तोपर्यंत येते आणि मग मला ना तस बघ, पिक्चर बघाचं नव्हत मला कंटाळा आहे तो पिक्चर बघण्यात.
हा हा हा.
ति सवय झालेय ना? एका जागेवर म्हणजे एका जागेवर जो व्यक्ती नाही बसू शकत तो व्यक्ती टी व्ही बघण्यासाठी. ते कधीच नाही बसू शकत
हम्, मी आम्ही बघितलं आम्ही बहिणी आम्ही सर्व बहिणी गेलो होलो, - मजाली पण ती मुव्वी बघायला आणि छान वाटत, नाही अस मस्त आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी अस काय करतात बा बायकांच्या, त्याच्यावर किती कस घरात काम करतात त्या कशी करतात आणि खर तर पुरुषांनीच पाहायला पाहिजे. ह
पण हेथ उलट झालं का त पिकच्चर, बघायला बायका गेल्या पुरुष एक पट नाही गेला,
बाय उलट बायकांनी पुरुषांना न्यायला पाहिजे हो? म्हणजे घरचे जे काही पुरुष मंडळी त्यांनी न्यायला पाहिजे होत त्यांना कुठेतरी कळलं पण असत. तर ना आपण याच्यात कुठला रोल आहे आपला असं
हो माझं पण तेच मत होत की ह्याच्यामध्येच जास्त करून पुरुषांनी जायला पाहिजे पण अस उल झालं की ह्याच्यामध्ये बायका बघायला गेल्या आणि पुरुष एकही नाही बघ करायला गेला
पुरुषांना न्यायला पाहिजे होेत ते पुरुषांना
जे मोजके पुरुष गेले मोजकेच गेले पुरुष हा ते पण त्यातले एकाद एक एकाद दोन होते
तेच तिकड मॉशि न द मी बाहेर सां हा हा बोला बोला हा नाही नाही गेले ते समोर चे आले होते ते ते ड्बा ठेवला म्हणजे मी ड्बा ठेवते इथे कुठं जायचं तर वाटतं
हे असं सिटीमध्येध्ये तुम्ही राहता
हा... सिटी मध्येच सिटीमध्ये हा नाही ते समोर... कुठे जायचं असेल ना त्यांना मग ती ठेवून गेली तिला... थोड्या वेळाने येते म्हणे घ्यायला ते कुलूप वगर लावलं गेलं असेल ना लॉ... लावला गेला असेल मग... का एवढं तेवंड काय...
तेवढं कराव एकमेकांना मदत करावी ते आपल्याला करणार आपण त्यांना करणार...
हा.. चालूच असत असं काही नाही आमचे समोरचे शेजारचे... एवढं चांगले आमच्या इथले लोक असे काही हे नाही...
बरं आहे...
हम्म कधी कधी आमचे पार्सल येतात आम्ही घरी नसतोच. तर ते पार्सल वालेच... पार्सलवाले का आम्हाला सांगत समोर देऊ का शेजारी देऊ का बर द्या...
मग तुम्ही बोलत असाल देऊन ठेवा आम्ही..
हो देेऊन देतात म ते.... आणि पहिली तर मी जेव्हा जाबला जायची ना तर माझ सिलेंडरवाला यायच ना कड असायची तो सिलेंडरवा तो डायरेक् माझ दरवाजा कधीच ठो... ठोकायच नाही त्यांचाच दरवाजा ठोकायचा एक दिवशी मी घरी... आणि तो समोरचा दरवाजा ठोकतोय मला माहितीय माझं सिलेंडर येणार आहे मग मी त्याला पाहिलंय... त्याला म्हटलं आहो मी घरी ये इकडें ठोकाय..
मग तो हासत असेल बाबा भरपूर दिवसातून आज ह दिसलेल्या... ह..
हसायला लागलं ना... म्हने आज कस काय सूर्य इकडं उगवला म्हणे म्हटलं आज सूर्य सुट्टी बरे म्हट...
तं पार्सलवाले पण ना सांगता देऊन देतात... म कधी कधी फोन पण नाही करते शेजारी देऊन दता यांना देऊन द्या मग ते शेजारीचे आपण आला... सायंकाळी ते येतात तुमचं पार्सल आलं आमच्या...
म भारी मज्जाच चालते तुमच्याकडे एक.. शेजारन बाई बोलायला का हरकतच नाहीये देवाण घेवाण शेजारची देवाण घेवाण बोलता झाला.
त.. चालत तस असं नाही खूप पण असं गप्पा मारत बसतील असं पण नाही पण हे अशा... कामाची वस्तू काही असत ना हा... हा तेवढे करतात तेवढ्या याला काही प्रॉब्लेम नाही...
हा थांब मला घरी आवाज देतय मी तुमच्याशी नंतर बोलते थँंक्यू....
हो थँक्यू बाय..
ओके बाय...